हो
हा बोला ह् काली निवंत
हॅलो
आवाज येतोय काय हॅलो
तो एक गवा तती क
ह हा
हम्म फस आहे का तिकडे
इकडं आत्ता उघडूय तिकडं
पाकय
जहाजगा
ह झालं की तुमचं
हो झालं के
हं हं
आणि काय
काय नाही नि मानताय तुमचं काय चांगलं
काय नाही आहे की कामात आहे
ह बर मग
गणपती कुठल्या महिन्यात आहे
गणपती ऑगस्ट का सप्टेंबर ला वाता हॅ बेंदू मय क्याता
किती तारखेला
ह्या महिन्यातच आवडतं
हम् हम ह्
कर्नाटक तर झाला आवडत की परवा
कर्नाटकचा झाला हा आपल्या आधी असतो तो
ते त्यांचेच किती वे हगा महिनाभर तापला असतोय ना मग
सप्टेंबरला गणपती आहे
हा हा हा कोणता महिना आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि काय
चौदा तारखेला
ह हा
आणि काय बरं आहे
होय आहेा की शेगदाारीची पोळी खाल्या
हम्म त्या समाधानच खाल्ली
सपवूया काय नाहीत
संपले की
लई दिवस राहत नाहीत त्या खराब होत्याात
तुझी सर्दी अजून कमी यायला नाही
नाही
हम् हम डोक्यावरून अंघोळ करायच नाही ना
आणि काय काय चांगलंय
काय नाही
आज सकाळ पासुन पाऊस होता काय नाही
पाऊस उघडलाच नाही इकडं
बदामचं पाकिट घेतली तुम्ही पण
ह हम इथ रूम वर आमच्या पडूनच असतय की
आक्रोड चांगली आहेत ना
अक्रोड नाही आणला
मग त्याला सांगित काय नाही तुम्ही आनु
त्याला पहिला आलेल्या दिवशीच सांगलं आक्रोड वा
मग काय बोला तो
आणतो बोलाय की
बदाम मी काल भिजवलेेलं शिवलं आज सकाळी त्यांना नाही खाल्लं
का
काय माहित नाही आवडलं वाटत
भिजवल्यावर चव जाते भिजवायच कशाला
ते पचाय थोडं जडत असत ना
काय नाही होत दोन चार कासायची ना
आपण मोठ आहे आपल्याला चालतंय तो लहान आहे म्हणून त्याला भिजवूनच दिलं पाहिजे की
हम्म हम् आदूलाही देत जा सारखं खायला
देतोय की
आईलाही चावत नाही आईलाही थोडं काढून आदूला देशील का नाही ते
आणि काय चालय तुमचं काम
काम चालू आहे की व्यवस्थित चालू आहे तुमचं
आहे चालू सर्दी झालिया थोडं डोकं दुखालय पाऊस आहे सकाळपासून
होय पाणी भरलंय मुंबईत
कधी होतंय मग
काय
पाणी कधी कमी होतय
पाऊस उघडल्यावर
ह ह
हम
काय नाही
ह आगळगावला कधी जाणार आता
हम्म
आणि काही काय म्हण ग
काय नाही
नाष्ट्ता जागा
हा नाष्ट्त झाला कि तुमचा
काय खालं
नाश्ता काय ग मगशी जेवण केलत दुपारी
हम् हम काही नाही बसज ते क
शिवांश काय म्हणतेय एवढं लवकर
अच्छा ह
हॅलो
आणिम्ही ज जा हो अा
आा
ते गणपती का किती दिवस सुट्टतेय म्हणलं ब जा कर
पाचसादऊ स आहेक आहे
ह हा तज आणि काय पौराणिक काही नियोजन केले नाही गणपतीच
हंग
अ होऊ सांग किती दिवस आहे
पावसाजून दोन तीन दिवस आहे
ह आणि का
काही नाही हं
अ
हॅलो
हा या
आणि काही तुमचा नष्ट झाला का नाही
होय झा
हम् हम
मग
घरचे बरेच
होर मग
काय नाही
ह
हम्म
माझ्या
पप्पा कुठं येत
तेळा पू पाल थांबते का ह
वेळापदात
ते खण आनंदीचेच वाटत की
हम्म आळंदीची वेळापूर्ला थांबतील ना तिकंड आळंदीकंड येतानाच वेळापूर लागतय
कुठे यतीतीवाळपू हम्
इकडं आलं पण तिकड ते ह्याच्या पशी ग सांगून त्या साईडला
हा हा ह
ह
आणि काय अ दोळा क
काय नाही
अं म त दुधध पठाया त
हम् हम्
करणार क नाहीे कधच
ह तार केेलाय
एकोणतीस किती तर तारकेग ह्याच पहि जात आहे तार ह अ
म्हणज सकाळी लक्षात करून द्या ना
ह
काय
हम
सकाळी लक्षात करून दे ना
देते सांगते